हॅलो ऐकू यायलंय दोन वहिनीला. आणि एक आहे आमच एक आहे काल आलेत् ते राहायला हम्.
मला खूप तहान लागाल्या भूकच लागेना.
कस काय?
काय माहिती ग. मी पप्पा नाच बोलली रिझर्वेशनच. हा तुम्ही म्हटलेला तस पप्पा, मी आ आदल्या दिवशी जाणारय. आण येणार त्या, पेपर देऊन लगेच येणार असं बोललो मी.
ते नाय दुसऱ्या दिवशी यायचंय. संडू अ संडेला- संडेला अस होय ग खर श्लोक म्हणला मला वाटत नाही बाबा सोडतील संध्याकाळी तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळीच जायला लागल. मामा सोडणार नाही तसं वाटतय जर सहा नंतर जर ट्रे बस असली तर सोडणार नाही.
आपला पेपर सुटणार, चारला. आपण बहीर पडणार साडेचारला, घरी जायला वाजणार साडेपाच.
हम्म
सहाला ट्रेनला.
ट्रेन न, ट्रेन न बारा वाजत्यात, बसन यायला पाहिजे.
बसला म
म जाताना पण आपण बसनच जायाचं.
हम्म, ट्रे अगर ट्रेनन लय वेळ लागतय ट्रेनन नऊ ते दहा दहा तास लागतात बस न पाच तासात
बस न जायच, मी ट्रेन म्हणून खुच झालते मी. ट्रेनमध्ये बसून लय दिवस झाला.
बराची ट्रेन हाय.
नको रात्री नाही लावून देणार पपा दु पारीचा दुपारची ट्रेन,
ट्रेन ला का मे महिन्यात ट्रेनला रिझर्वेशन दोन महिन्या आधी करायला लागतील. हम्म ट्रेन का काय खरे नाही आहेय का मी आता नाही तुझी इच्छा होती. ट्रेनला बसायची कोणाची इच्छाय.
अंजुची.
हम्म बरोबर.
सॉरी अंजलीची.
हम्. किती राहिल्यात तुझं?
दोन काल अंजलीन- - पण इन्फॉर्मेशन घ्यायला पहिला मला कॉल केली. सृष्टीन पण आज ओपन केल्या केल्या पहिला मला कॉल केली.
तोंडात पाणी हाय पडलं खाली.
मम्मी पप्पा कुठं हाईत?
आहेत की ‌.
पप्पा.
की मम्मी आई जवळ असते म्हणून मला आई आलेली लय आवड - - वाव वाव वाव
तुज्या माग - - लागत नाही ता रहा म्हणाव हितचं कायमची. तुला काय वाटतंय पप्पा अजून पण अ् आईसाठी गप्प हाईत?
वु हुं.
नाही नाॅ नॉर्मल - - चालू हाय नव्हं? ठीक हाय. ठीक हाय. तुला हे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीत पण असं कळतंय की स्वामी हाईत. जिकडं माझी पाॅवर लागलेले अस् - - उद्या सकाळी - -
म लागली नाही काय सेम कॉलेज मिळ् ळूदे इथं - -
लागत्यात ती पण लागणार हाय.
ठीक काय. मी पण ठेवलय अजून छोटसं कन भर वोप होप
हम्म. तुझ्या कणभराला मी असं एक आ् डोंगर भरून करतो.
ते झालं तर काय मग विषयच नाही सोड मग मी काय म्हणतात ते? काय आहे ते? अष्टविनायक - - आणि अ् हे काय म्हणतात ते?
दगडू शेट
हट गं अगं ते ग, चारधाम आणि अष्टविनायक कम्प्लीट करणार.
वेडी हाईस का?
जर एन आय टी कॉलेज भेटलं तर
तू कार्यावर बोलल्यास.
जेवलीस का काय बनवले स्पेशल.
मी पण नाही केले.
कायच खाल्लो नाही मी कसं जीवन काय माझं मला
नाही आता तुला स
का बाळ सकाळचा नाश्ता स्किप करायचा नसतो. वजन जास्त वाढतंय.
हा तुझा गैरसमजा आहे ग.
पर पोट रात्रभरी रिकामं असतय. सकाळी जर त्याला काही मिळालं नाही कनाय ते डिको टिश्यूज मध्ये जास्त आता तू पहिला घेशील का नाही ते तुझी चरबीत कन्वर्ट करतयं.
म्हणून माझी चरबी एवढी आहे मी नाश्ता आयुष्यात कधीच करत कधी तर चुकून करतोय. असं काय नसतंय ग बस मी नाश्ता कधीच करत नाही गोले काय, विचार मम्मीला मी कधीच नाश्ता करत नाही मी आता आ तो आल्यापासून तर खायला लागलोय, आधी कंप्लीट दोन वर्ष मी बारापर्यत
ऐक जरा मला पहिल्या तू नाश्ता कर आणि दिवसभर काय खाऊ नको तर तुझ तुला एनर्जी टेक वाटणार, खर तू नाश्ता स्किप केलीस आणि तू दिवसभर काय किती पण खाल्लीस तर तुला एनर्जी वाटणार नाही. कारण कि नंत मग नाष्टा फक्त नाष असतोय तोच आपल्या एनर्जीमध्ये कन्वर्ट होतो. बाकी सगळ चरबीत कन्वर्ट होतेय. खरं नाश्ता कधीच सोडायचा नसतो.
मला प्रीती म्हणाली मगाशी मी प्रीतीला मेसेज केलता तुला वेळ नाहीबे आम्हाला कॉल कराल. ठीक आहे मग मला अस रेकॉर्ड पाठवलेली म्हणजे हे करून पाठवलेली व्हाइस कॉ व्हाइस आ आणि म्हणाली अग मी जरा धगधगीत आहे. काल नाझियाला फक्त केलतो. आज तुला करणारच हाय आमच्यात लई पावन आल्यात आमच्या काकांना लय तुला माहित तरय का आमच्या त्यांना काय झाले जरा विचार भक्तीला आणि जर तिने सांगितल तर मग मला मी सांगतो.
हम् त्यांच्या काकांना ब्रेन हॅमरेज झालय कोमातय म्हणजे पॅरलिसीस
ओ माय गॉड.
ह ह.
काय न
बग की बाई हसत खेळत. होती लय चांगलं होती त्यांचे काका सगळ्यांना मदत हो
मला मला तीन क्रीम आणायची एक कंपल्सरी त्या मला क्रीम आणाव्याच लागणार आहे त्यासाठी मला हजार रुपये लागणारयत. नाही बाई राहु दे काही नाही कुठनं पण मी मिळवतो आणि आणणार ते.
ना
आता पैसे आले की अ हे करणार. पहिला जाऊन ह्याच्यात जाणार डॉक्टरच्या कुठलं गौरी क्लिनिक मध्ये सोप आणणार दोन क्रीम
कसली क्रीम?
फेस क्रीम.
ह माझं आईक फक्त. रात्री तांदूळ भिजत घाल न ते सक
मला डॉक्टरन सांगितलंय घरातला एक उपाय करायचा नाही. तू तुला चालत नाही तुझ्या स्किनला
पैसे.
नाही ग बाई मला चालतच नाही. खरंय ते प्रूफ करु मला जेव्हा प्रूफ झाले तेव्हा त्यान सांगितलंय.
काय तर काय पण सांगतेत. ह बर बर ठीक आहे घे क्रीम घ्या हजार रुपयाची क्रीम घे
किट किट ऐकल पहिल्यांदा आयुष्यात तुमच्या घरात आवाज
परवा पण असच. अप म्हण घेऊन आलाय. हो
काय?
मम्मी आता आली ग शाळेत न. हॅलो अक्षय भया. आता कॉम्प्युटर लॅबला मॅडम होत, कीर्ती मॅडम गेले काय बघा ते राहतील कीर्ती मॅडम.,
अगं टीचर तर सगळ्यांचा टोन असाच कसा असतोय गं. जी ननंद नाही सेम त्यांचा पण टोन असचं सेम तुमची मम्मी आणि ताई सेम बोलतात.
ठीक आहे, ठीक आहे, आम्ही लई शुभ बघीतलय. मला काय
मला छोट्या आतला आत छोटे बिंदू जो कोणाला हिडन बिंदू दिसत नाही तो मला दिसतोय तो टोन
हा हा ठीक आहे ठीक आहे ओके. बोल की.
बोलालोय नव्हं.
आता मम्मी आलीय मी जास्त वेळ बोलू शकत नाही. नाहीतर म्हणाल पावना नाही तर असं म्हणाल. पावन आल्यात आणि फोन वर बोलत बसला असं म्हणतात त.
मगं कॉल ठेवुदे असच
आ? हा करूया की त्यांचा काही प्रॉब्लेम नाही.
दुसरा अजून एक राहतोय. ते मगं.
कर की तू मग मी बाजूला ठेवतो तू पूर्ण कंटिन्यू म्हणजे बोलय नाही तर
बाजूला ठेव चालतंय.
तुझं केसरी झालंय. माझे दहा झाल्यात आता. त्यातलं पहिला ते पहिला पाच. ते का प्रीतीबरोबर चेक करायला कट झाल्यात, एका दोन मिनिटात ते तस त दहाच्या दहा केशरीत झाल्यात. हम्म. केसरीच व्हायल्यात.
माझी ग्रीन झालेयत म्हणजे तुझ अ कॉल कट झाल्याव ऑरेंज होतय.
कॉल कट झाल्यावर ऑरेंज होत नाही. दहाच्या दहा सबमिट पाचच्या पाच सबमिट केल्यावर ऑरेंज होतय.
अगं मग सगळ्यांचच तस होतय.
तीत येतय बार चेकिंग युवर टास्क म्हणून.
हा नाही गबाई.
चालतय ठेवू. काय.
आग हा ठेव ठेव.